हा लागला
हा हा लागला लागला
काल केलं तू पण बघ ना एकदाच एका व्यक्तीला चारच वेळेस लावायचंय
हा का
सधाच लावतय तो काल किती वेळा लावला असेल ना चार पाच वेळा झाला असल संध्याचा हा ना आधी मी लावलं. असंकी तिला तुला केला तस तिला करून घेल लाग.
हा हा हा हा असं हा हा हा आवरडल ग हा हा हा हा हा तसच तसच
हा ना तगच वाया ग्याला कालच
ना होगच
हा हा नव आहेेला
आवाज आहे का
हा आडले मम्मी
मग महा ना आम वखत आहे.
हा हा
याला काय स्पकर बिक नाही करता येत का
म्हणून का
फक्त कॉलच येतो आटता
हा ना मला काल तर समजायच तो आवाज येत का बारीकचा
तेच ना त्याचा आवाज र बारीकचा
हा बोल ब
बोला बोला बोला
लाल लाल कलरचा कोंबडा ति गाण पाहिलं. सारखं तेच लावेत
म्हणजे ते गाणं लावायचंय का त्यांना
सारखं बाथरूम म बी इकड बी तिकड बी सारखं लाल
बोला मम्मीं सोबत बोला काही नाही राहते तर हा हा हा हा ह ते आंब्याच्या हात दु त्या
हा
हा तुमचं झालं जेवण हा आवा म्ह ऊन जिजून आले जेवला पप्पा गेले जेऊन हा
काय केलं भाजी
हे बरलेलं वांग केलं होत भुगा भात पोळी
हा हा
हा हा असं कापसून होऊ नये म्हणजे जाता येत पण मग हे हा गोलू गेले ते शाळेत
गेला होता बारा वाजता आला ना साडेआठ ला गेला आज बसल वा थोडस लिहिलंी स्टँडिंग लाईन काढून आणली झिरो काढून आणला
हा आता लागल्या बस
हा पडासा कधी बस तो पण टाळा काय य तो बाहेर निघ
नर्सरीच काही नाही ना जाऊ द्या त्यांना तस अ ह म काय नाही
नाहीतरी काय का नर्सरी ज्युनियर सिनियर काय
काय ते नाही पणफत सवय लागायसाठी वन टू थ्री शिकायसाठी हा
ते बरोबर सिनियरला सगळं येतं त्यांना
बरोबर सिनियर पर्यंत त्याना एबी सीडी यती वन टू थ्री आता सगळ्याचे आता म्हणजे पहिली ला डायरेक्ट एक मोकळे
हा मतीस ना हा त काय पहिले अंगणवाडीच जायचे आता अंगणवाडीतही जाते
ह पहिल्या तीन वर्ष झाल्या अंगणवाडीत आता नाही ना आता डायरेक्ट शाळेतच जाते नर्स सरीेत ही ही ही डबे खायचे शिकात
हा ग त्याचा तर डबा तूच फुल येतो तस टीचरला हात नाही लावून देत हा त उघडीतो खातो तोच लावितो हा
बा
हेच भाजीच किती पॅक आहे तरी उघडी तोन लायच
बाई बरं झालं बरं झालं मग काय हळु शेतती
हा
हा
शंकु कता
हा हा बरी ती काय पॉपकॉर्न खात ति का काय सकाळपासून फोन पाह त
हा ना आता उतरलं का
आ हा हा हा बरी बरी फोन पाहते आत्या हाय यच काही लन करायचंय हॅलो हा ये काय राहिला इकडं तिकड घरकीे मारून तो काय
हा
हा थांब ह देते मम्मी कडे चार मिनटं झाले हा साडेचार मिनट झाले बला
हा गला आहे काही टी व पाहतो
हा का
हम्म
जऊन येतो
हा जेवण झाल
हम्म हम्म आमच आवरल हम् ह ना हम्म
का न पा ते रडू नको बाळा
हा क वर का हम्म रडू नको बरं का बाळा
आज बस ना वाटत तेव तेव किती मम्मी आली पाय तेव तेव्हा किती मम्मी आली प
कोणाची?
र आज बसला मग ते टीचरनी फोन केला होता नाही का. कार्ले स्लीपिंग असं सर रेशा मारल्या झिरो काढून आणला होता.
अरे वा गोलू लाई उशीर झाला बर का.
मग म्हणलं जाऊ द्या आता सकाळी साडेआठचं जाईल मग आणायला मग बारा वाजता. गेल
हम्म हम्.
हम्म.
आंबा खायला या आंबा खायला या.
खाल्ला इतक्यात जेवला भाजीपोळी. मँगो खाल्.
हम् कलबीचीच आणली होती शंभरची अडीच किलो.
हा हा. आमचा गुरुवार हाय भाजीला
हा हा. हम्म आ. हू. हा ते व्हय फोन लाव म्हणतं का दे.
काय बोल ते हा.
मम्मा बाबा बाबा बाबा.
हो. चिनपट का मारित माणसाला ब खाली गेला होता ना तू, कशाला आला? हा लाल लाल कल. गाणं लाावून दिलं तरी, लाल लाल कलर ची बांगडी.
हा संकुळी म्हणती बर
हा.
हम्म.
तू ऐकून घे मग बोल ते बघ लागलं पाहि ते गाणं.
हय. हय तो कदम देतो फय ना.
हा हा झोप झाली असल त्याची.
झोप झाली आता अंघोळ घालून परत झोपल. थोड्या वेळ खेळन काही नाही आता ते माणस आणि त्याचा बाप जायचंय जेवण परत कापायचं खाय ना. नको बाय लय बारी लागत्यान मग? बरी मोटुन होती. हम कडक राहतेन कापून खायला भारी.
ह ह्याला बोलायचं हाय पाय. उभ राहिलय माग धरून पाय. बोल सर्वज्ञ. ते बघ सर्वज्ञ बोल बोल बोल. हआबा बाबा बा आत्या हाय आत्या अत्या-अत्या हसतय आत्या. तुला बोलायचं हम धर तुला बोलायच बोल-बोल तेच्याशी बोल बोल गोलूशी बोल-बोल
सर्वज्ञ,
नाहीय पय-पय घा त्याचा
प्रज्ञा घरात गेली.
नाही आहे ना.
हा-हा तीला मम्मीच्या याच्यावर. पाठवलं मी ते तेवढं त्याच्यावर पण डाउनलोड कर मग.
हा थांब काय म्हणता
मी तुझ मम्मीच्या याच्यावर व्हॉट्सअप चालू आहे ना. त्याच्यावर लिंक न ते पाठवल मग आवरलं का वाटलंस. मम्मीच डाऊनलोड कर.
हा-हा-हा ठेवेल करून हा. मग काय खत कॉल करायचा ना हा-हा. ठेव ना करून योग. त्या वहिणीन पाहिच ना करून.
हा का तिला डाऊनलोड करता ईल एवढी माहिती भरील का ती म्हणशील बाई.
मग गंज हुशार आहे ना, काय ग योगा तू वहिनीला. म बर तिकं सगळं करेल तुम्ही सांगा ती तिला सगळं करेल ती.
हा, ह.
हा-हा पा करील-करील ती करील. हा योगिता वहिनी करील, मग सगळ हा योगिता वहिन ते त्यांच्या भाऊजाईला करतील.
हा ना हम्म हम पाते ना माझ्या याच्यावर येत सोप नाहीयेत. ना मग माल असतो, मग तुम्ही तुमच्या मैत्रिणींना ह पाठवा हम्म, या काय चारदाच करता येतो एका व्यक्तीलाच.
एका व्यक्तीला चारच वेळा लागलात मग दुसऱ्या दिवशी करायचा असं. हा-हा ह मग नाही ना डायरेक्ट. हेच होउन जात असं बंद होऊन जातं, हा म्हणजे मग बरोबर वरती व्यक्ती फोन घेऊन बसती नाही ती हाय नाही हा-हा-हा मम्मी पाठोण ठेवा तुम्ही
हा मी ती लिंक न ते पाठवून ठेवते, तुम्ही माहिती भरून द्यायची.
भरून दे.
चालण
पाहते ना किती मिनटं राहीले.
हा,
झाले दहा मिनट हा-हा झाले झाले. हा-हा-हा हा नाही माझीच याच्या वर करा बाई कडेय ना तो फोन
चालेल-चालेल कर.
ह, हा ठेवू फोन.